हॅलो, किती कॉल केलीस तिकडं?
एकच कॉल झाला.
अरे, किती वेळ झाला तू गेलेला?
अरे, वीस मिनिटं झाले की, त्यांचा एक कॉल, माझा एक कॉल.
हा.
झालं. पुन्हा त्यांना रेस्ट्रिक्शन आले, त्यांना कॉल लागीनाय, माझ्याकडं जाईनाय म्हणून जस्ट पाच मिनटच बसलेलो.
मी म्हणलं, आता चार्जिंगला लावू का? कसं करू? ही नी येती का नाही? कुणास ठाऊक म्हटलं?
सगळ्यांच असंच आहे आणि ते त्यांना पण कुणीतरी फोन करतय. बहुदा सगळे जण नऊच्या पुढं तरी कामे होता यत, दिवसभर कुणाला, वेळच नाहीये.
आणि मी, त्या पोरीला करू म्हणलं, तर ते आमच्या गावात एक माणूस मेल, त तिनं घाबर
हम्म हम्म, यांचा टास्क लवकर करायचाय, पण कुणाचे टाईम ॲडजेस्ट होत नही येत, शाळा असल्यामुळ अन, दिवसभर गृहिणी येत, त्यामुळ आवाज पण चालत नही. मग सगळे जण, शक्यतो करून, साडे-आठ नऊच्या, पुढच करतायत कॉल.
हाय कोणा-कोणाची लहान पोरं येत ना, ते झोपल्यावर करतात ते
हा, तेच की त्यामुळे टायमिंग मिस मॅच व्हाय लागल्यात, बऱ्याच जणांचे, त्यामुळे ह्या टास्कला वेळ लागणार, कदाचित.
तरी, त्या ग्रुप वर सारखे विचारत असतंत. त कोणी फ्री हय का? कोणी फ्री हय का? म्हणून, पण मला ना एक दम असं, अननोन पर्सनशी बोलताना, असं कम्फर्टेबल नाय वाटत.
हं, असं पण असू शकतय, काय माहिती आता आपल्याला, इथे ओळखीचे-ओळखीचे मिळालेत म्हणून, पण आप
म्हणजे कम्फर्टेबल, त्या टाईपमध्ये नही, म्हणजे मला असं वाट त की, आपण जो सब्जेक्ट घेतोय, त्याच्यावर समोरच बोलू शकतो, का आपण एक बोलून? हे वेगळंच कायतर बोलायचं. आणि ते परफेक्शनची, इतकी सवय लागली ना, तर कुणीतरी, काय तरी वेगळं बोलल, की उगचच, म्हणजे ते काय म्हणता? सहणच होत नाही, तसं.
हो आणि चर्चेसाठी विषय पण, यांनी द्यायला पाहिजे होते, अगदी, काही मोजकेच लोक, येत की ज्यांना, म्हणजे असं बोलायचंय, की विविध विषयांवरती कि ते नेहमी-नेहमीच, रोजचंच नको, काय चालंय, आणि काय नाय काहीतरी, मुद्द्याची चर्चा करण्यासारख विषयी काही, मोजक्या स्त्रिया बोलतायत.
मी नॉर्मल कॉलवर, बोलले ना, तर बऱ्याच जणांचे सेम-सेम विषय कि शाळेचा दिवस, कॉलेजचे दिवस सनवार, सुट्टी, रेसिपी ह्याच्या व्यतिरिक्त, पुढ जातच नाहीत त्यनी
हो, बाकीचे पण बरेच, सब्जेक्ट येतात त, ह्यांच्याशी बोलून-बोलूनच, एक सब्जेक्ट असा होता, की मगाशी आपण त्यावर ते बोललोच, म्हणजे जे जॉबलेस घरातले, व्यक्ती आहेत मेन व्यक्ती, तो एक झालाच विषय, पुन्हा एवढ्या म्हण जे पत्तीस-चाळीशीच्या वयात, स्त्रीन पुन्हा उभं राहणं, हे पण, केवढं स्ट्रगल ये. हो, तो स्ट्रगल पण बघितला, आपण.
त्यांचा, कि बिझनेस करायचा, कि पुन्हा कुठं काम करायचं, मग ते काम कसं, काय त्यांच पण, प्रचंड स्ट्रगल हाय
आणि आता, ते दुसरं पण एक होऊ शकेल की, आता जर नवीन पिढीत, थोडं-थोडं बघि तलंसना, जर दोघं पण जॉब करत असतील ना, तर आत्ताचे मुल मदत कर तात, असं पुरूषी इगो ठेवत नाहीत, की मी घरातलं काम, का करू म्हणून?
हो पण त्यात, अ दोन प्रकारचे पुरुष पडतात, एक म्हणजे स्व तः मनापासून करणारे, की खरंच बाबा, माझ्या बायकोला गरज आहे, आणि दोघ पण सेम लेव्हलवरती काम करतो म्हणून, मलाही घरातल काम करायचय तो जबाबदारी समजतो. बर का. हा असा एक आहे. आणि दुसरे असे आहेत. कि म्हणजे करतोय. पण आता मला कंटाळा आलाय माझ्या मनात नाही मला करायच नाहीय पण स्त्रियांच तस नाहीये. स्त्रियांना करावच लागत.
कि त्याच्या मनाची मर्जी एका दिवशी त्याला कंटाळा आला तर म्हणाल की मी आज नाही करणार आणि बायकोला पण कौतुक असत की जाऊ दे रोज तर करतोय एखाददिवशी नाही केल तर काय फरक पडतो. पण स्त्रीच तस नसतय तिला कंटाळा येऊ दे आजारी पडू दे तिच्या घरातल कोुणी मरू दे नाही तर काय होऊ दे तिला उठून किचन मध्ये जाणच हे.
हा तिन केलच पाहिजे, तिला ऑप्शनच नाही ते तुझच काम आहे. मग तू केलच पाहिजेस हा आणि एक वरती म्हणजे री ओढलेली असते त्या लोकांनी.
मुळात ना आपण पुरुष आहोत ना ह्याचच काय तरी स्पेशल वाटत असत त्यांना त्याच कर्तृत्व जरी शून्य असल तरी मी पुरुष आहे ना. बस ह्याच्यातच फार अभिमान येतो पुढ.
हो. त्यामुळे ना मी परवा एक रीली बघितली होती ते सर पण आपल्या ओळखीचेच आहेत, पण मला आता त्यानंच नाव लक्षात नाहीये, तर त्या रीलमध्ये ना काय सांगितल होत की, त्यांनी प्रश्न विचारला होता.
हम्म
कि अशी इथ किती मुल आहेत कि त्यांना मुलगी व्हाव वाटतय. एका चाही हात वर नाही आला पण दुसऱ्या क्षणाला त्यांनी अ हा प्रश्न विचारला की इथ आशी किती जण आहेत की, मुली अशा किती जण आहेत इथ जमलेल्यांपैकी की ज्यांना मुल ाव वाटतय एकूण एक सगळ्या मुली सगळ्यांच्या हात वर आले म उभाच राहिल्या
त्याला आता अजून एक वेगळ कारण आहे कारण मी आता एक न्यूली मॅड कपलशी बोलून झालय माझ ज्यांना आतापर्यंत आपल्याला मुलगी हवी अस वाटत होत पण त्यांना आता वाटत नाहीये ह्याच रिझन वेगळ आहे वंशाचा दिवा वै गरे हा प्रकार नाही, तर आता जे नाही जे बाहेर मुलींच्या बाबतीत होतय ना की, दीड दोन वर्षाच्या मुली पण लोक सोडत नाहीयेत तीन वर्षाच्या, तर हे जे वाईट होते त्याच्यामुळे ते पेरेंट घाबरायला लागलेत की पुढ जाऊन अस काही होण्यापेक्षा आपल्या पोटाला मुलगीच नको. म्हणजे घरात सुद्धा मुलगी सेफ नाहीये जर तिचे ते रिलेटिव्ह असतील. तर त्यांच्यावर पण भरोसा ठेवू शकत नाही की ह्यांच्याकडे आपण ठेवून गेलो तर ती सेफ राहील. ह्याच्यामुळे आता घाबरायला लागलेत की आपल्याला मुलगीच नको. पुढे जाऊन अस काय होणार असेल तर कारण कि जे ते झाल भोरलात. आता ते ति तिचा तो आजोबा होता साडेतीन वर्षाची मुलगी ती इतक्या दिवस म्हणत हो होते की बायका अस म्हणजे फॅशनेबल कपडे घालतात स्वतःच शरीर अर्ध उघड दाखवतात म्हणून पुरुषांच्या भावना चाळवतात आणि म्हणून असले घाणेरडे प्रकार घडतात. साडेतीन वर्षाच्या मुलीला काय कळतय.
मला एक कळत नाहीये हे भावना चाळवतात वगैरे म्हणतात. हा मला मुद्दा पटत नाहीये, कारण जर पुरुषांच्या भावना चालवत असतील. तर महिलांना काही भावना नाहीे आहेत. का, हा बर पुरुष. उगडे नसतात, मान्य आहे मला, पण एखाद्या सुंदर पुरुषाकडे एखादी स्त्री आकर्षित होत नाही फक्त बघून, मग त्याला भावना चाळवण म्हणत नाही तुम्ही.
ते ही मान्य करणार आहेत, मग ती स्त्री चवचाल ठरते, ती कशाला बघते दुसरीकडं.
आणि मग इथं लगेच एका मुलीनं, एक ओढणी काही काढून ठेवली की. ती लगेच चारित्रहीन वगैरे पर्यंत गेली.
ह्याला कारणीभूत पण स्त्र्रीयाच आहेत पण.
मज्जा आहे बाबा. हो स्त्रीच, तूच अशी आहेस वागायला, त्याशिवाय का असं घडत तर.
मी व्हॉट्सअपला महिला दिनाचं, स्टेटस ठेवलं होतं, बऱ्याच जणांचं वेगवेगळं होतं पण मी एक. ठेवलं की. ज्या दिवशी एक स्त्री, दुसऱ्या स्त्रीला स्त्री म्हणून, माणूस म्हणून समजून घेईल. तो खरा महिला दिन.
मुळात ना एका. अ अशी स्त्री जी मेंटॅलिटी आहे, तिनं एक तर आयुष्यभर नवऱ्याची मारहाण करूनच काढलेली असते. आणि जो दुस स्त्रीचा नवरा जर, तीला प्रेमानं वागवत असेल, जर ती तुमची सून वगैरेल तुमची लेक वैगरे असल. तुमची स्वतःची लेख असेल ना, तरी सुद्धा ना, आतमधून असं जळफळाट होत असतो. म्हणजे कसं.
ते, ते, असं म्हणतात, सहज की बायका जळकुठे असतात. त्या भांडकोरच असतात, त्या सगळीकडे बोलतच असतात, पण नाही-नाही. त्याच्या मागच, त्यांना सायन्स कळत नाही, तुम्ही जर. तिला लहानपणापासून दाबून ठेवताय. प्रत्येक वेळेला माझा मुलगा, माझा मुलगा, म्हणून त्याने हागला तरी त्याचं कौतुक करताय. आणि मुलीना किती चांगलं केलं तरी, ती मुलगी आहे म्हणून नाही, मग तिच्या त्या भावना कुठ कुठं तरी बाहेर काढायच म्हणून ती तस होते, ती जर चार माणसात बोलत. नाही तिच दुःख बाहेर काढत नाही तर ती, आतल्या आत अटॅक. येऊन मरल, ती बोलते म्हणून ती जिवंत आहे, सगळ्यांना असं वाटत. की बायका कटकट करतात, बायका फार बोलतात. पण त्या ज्या सहन करतात, त्यांची जे घुसमट होते, त्यांना जिथे डायरेक्ट. बोलता येत नाही त्या, इतर मार्गाने बाहेर काढतात त्या. हा मग त्यामुळे त्या, किरकिऱ्या होतात. आता जर इथून तू मला सांग, एखाद्याच नवीन लग्न झालं. तर ते पोरग अभिमानाने म्हणत, ही बघ, ही माझ्या वर्गातली चालली. ही माझ्यावर ला हिच माझं होतं, इतक्या उघडपणे तो सांगू शकतो. का फक्त पुरुष आहे म्हणून, ती जर बाई बोलली तर, हा बघ हा माझ्या वर्गातला हा माझ्या वर ला
दुसऱ्याच मिनटाला. ते दुसऱ्याच मिनटाला, लिगली तुमच्याकडे नोटीसेस येतात.
हा मग कुठून तरी आप आपण जेव्हा तिला दाबत जातो, जर एखाद्या कुठ तरी फिरायला जायचंय. आणि ते रात्री उशीर दोनी येनार आहेत आणि तुझ्या घरात मुलगा एक मुलगी असेल तर कुणाला परमिशन भेटेल बाहेर जायची
अफकोर्स मुलाला मुलगीला मिळणारच नाही
नाही मिळणार मग तिचं हे प्रत्येक वेळेला दाबून ठेवलं जातं ते काय करते मग ती चार बायका गोळा झाल्या की तीच फर्स्टेशन बाहेर काढते मग काय म्हणतात बायका लावा लाव्या करतात त्यांच्या तोंडात तिळ भिजत नाही मग त्या कटकटच करतात अरे पण त्याच्या मागे काहीतरी सायकलॉजी आहे ना
सायकलॉजीच कुणाला पडले तुम्ही आहात ना अशा मग संपलाविषयी त्या कशाला आहात ह्याच्यावियी आम्हाला देणं घेणं नाहीये
तो कमावतो म्हणून तो ग्रेट मग तो जर काही म्हणेल ना ते तिला एडी म्ह बावळट म्हणल तुला अक्कल नाही म्हणल तर तिनी सगळं ऐकायचं अरे पण तू जेव्हा कमवतोस तुझं घर कोण सांभाळतं
नाही नाही आता तीच स्त्री कमवतीय तीच जेव्हा स्वतःची निर्णय सुनावतीय तर ती लगेच नाही नाही चालत नाही ती लगेच म्हणजे ती यओहर आहेत तिला काय तिचं तिचं चाललेलं असतं तिला काही पडलेली नाहीये नात्यांची ती फार घमंडी आहे कितीतरी शब्द आहेत. ती फार फटकळ आहे ती काय तिचा स्टेटस हाय आहे.
हो कमवते ना मग ती रुबाब दाखवते आणि असं म्हणणारे पुरुष नसतं बायकच असतात. तिचीच सासू तिचेच ननंद वगैरे कुणीतरी असते कारण की त्या कमवत नाहीत.
पुरुष सुद्धा सर्रास म्हणतात हे पण काही जरी झालं तरी स्त्रीनं कमावणं डोळ्यात खुटतं एवढं मात्र आहे.
हो आणि जेव्हा मग तिचं ते खुपतं ना तेव्हा तिचे लगेच चारित्र्यावर बट उडवलं जातं ही बाहेर जाते हिला काही सक्सेस असच मिळाल असेल का हिन कुठतरी माती खाल्ली हीन गेली
हो हो हो सुरुवातीला अगदी थोडं थोडं असत सॉफ्ट टोन मध्ये नंतर ते इतकं होत जाते. म्हणजे आपल्याला स्वतःला ते सहन होत नाही प्रत्येक वेळेला तिथे येतय आपण हा विषय कंटिन्यू पुढच्या कॉलमध्ये करूया
झाले का आपले
हो हो
हो चालते तू करतेस कमी करू कसं
हा मी करते
ठीक